हॅलो, हॅलो.
काय करता? हो हो वडा. काय करता?
काय नाही अगमसह आता जेवाव. जेवला तुम्ही? नाही जेव्हा काय बनवला अता डबा.
आमचं जून.
जून होय का? काहाचा वाला अस जून. तरीसाठी या हा. हा अ त्यांना त्या येतो म्हणून बनवतात का?
हो हो त्याच्या ही बनवतात का?
हा, हा.
हम्म, तुम्ही का असं बनवला?
आम्ही दार बनवलो आणि बनवलो आणि आंब्याच्या रायता बनवलो. यांनी या मोटलेल्या सेंगा राहतात ना मराठ्यांना काय म्हणतात तुमारी? तुमच्या इथे झाड, तुमच्या इथे झाड राह न की आधी. नव्ह पण मी तेच म्हणता. हम्. ते अज्या काल आणि ते आता काय म्हणत्यात.
काय की? मला ही नाही माहित.
हम्म या करलो आ तेध आर मणी स्पेशल काय नायत गणी आमची बाई ना उपासी आहे उपाशी आहे तर तिन साकार नाही खावा तर आता कला नाही दार त्या घालून करला ना एक तोंयानात पाचळ्या चणी करला मिकस दरण आंबेजरा आय ते सकााचस म रोजू खवाचस आल्लू चोकान सकाा चोयत
ओके म
हम्म डार ना तुंद कररल अकाय का ये नाहीय कारा काय
कानाईच्या बागेत असत म्हंटलंय
कोटी नाही जेव नाही जेव हेने काय तुमी कववर जेव तारी
आता जवा अता सवला सायपाक बनवला
ह हा आे बी जेव वातास सिरेलो गिरेल के देखतात जे वा वा
हा
काय करत आमारी तुम्ही
आता काहीच नाही करणार
ह हा घ्या वाचवता की तुम्ही पेपर लोर रोज काय होतात
हो -हो न्यूजपेपर देखता
ते विसमारी दता ते नाही ते म्हणा हो ह मी देखतो आईत वार्याला बुकू साठी झगळतो अखकी
के
हम्म मदा चोत मला मी मन
त्यात काय य देगता तुम्ही अ्या काय करतात आता काातल दे क चिन पिलाचगला हल्ल्या ना हचा
ह लहानले नाच येत आणि कातला येतात हा आताला आत सर्व वाचतो या लहान कथा येते एक
हम्
पिल्लल मंद लास्ट पाजेल भरमा नाही त्याच त्या देत काल तिकडे अंद्रे अ तकन पूरा स्टीलल च राहते नाहते पूरा जवरन अ फुल्ल मंद जरली कानजथ वाचवलेत
हो हो मीही पहिले
पहिले ना
हो -हो पहिले
हेऊन पणीयच आणि होय आता मला कि क डग्रीू उन होन वेल तथले तर आता ून गेली आता स पो होली तर त्याच्या घरची नार सुा नाही भे भ नका ना कोणाच हो हे जीव म्हणा
होके कोणाचा कोणतही मग नाहीच हो ना की
हम्म नाही जेवणा करण तेशी पूरा अ होंगलिकण हम्म हे आ ह अधदी तुम्हाला जशी राहा ना की साड सांगणे लाहत हम्
सला तर
शेल्ला ना हहातो साड्या सांगत आत ना आत्ता
हा तस नाही राह ना
आता अ तेे बेस्ट मंद अस सळजजवण शिकन बेस्ट ष्ट म्हण तस क
साड जाऊ सेकनाच बेस्ट पालं म्हणते आता सेल्लू सेल्लू मध्ये देखत पण आम एकलीच राहतो तर त म्हणल्या अख्खी राहत स्कूल मध्ये घेऊन ग टीचर हमच पुडस राहात हं हम स्टुडेंटस अखखकी राहात डाऊट आलंय ए आतान काय टीचर हटका आलाय भ्या लागला स्टुडंट आम्ही डिस्काशन करून घेवलो कस हं चालेल ना म काय अगायच ऐकतात की नाही ठावको नाही ऐकत की नाही ठावको हे सांगा अच्च
हं आत्ताची पिल्ला लू नाही भिन ना काही तसाळ जण नाही राय काय नाही रा डायरेक्ट यास ऑन करु न क्लास ऐकुनु त्यातसं माक्रोफोन
ते परत ते हे आता काय हे ते घरात बांधेून चांगल्या छ आणि त्याच्याबला बाहेर जाऊन शिकणं धडण ये अददी गुरकुल मण राहन कणा हे तुबर वेद क कालम अंत झ झाड ना खलता बसवन हे सब्जेक्ट नॉलेजस नवय अख्खेच हवा म्हटल्या बाहेर जाऊन सख ओनली सजेक्ट नॉलेज घरी रा मा ओ सब्जेक्ट होत क्लासे
होके मरी आता मारी बाहेर जा ना मली आता सड्यान हहात दूर तर जे्हा म्हणा कस जेवाचा टाइम मनाच वेस्ट होते आणि ऍक्सिडेंट मारी
आध्याच्या कालामध्ये नाही हो न की आधी नाही जा न की
हे हे टाइम वेस्ट होत ना ते आपण तस टाईम मध्ये किती आहे रीलस देण नाही कोणता कोणता पिसा पिसा काम करत वेस्ट करण नाही ते वॉकिंग तर होऊ द्या कि
हो ते
जरून गेल्या सायकलिंग करला तर एक एक्सरसाइज होते हा बसमध्येध्ये गेल्याय चौघी फ्रेंड्स राहत सांग गमातून बोलत जां घरी राहायला कच आता कोणा सांगा बोलण नाही काहीच नाही सेल्लूमध्ये म्हणून हे करत राहा त्या बद अ्या सा मिसून राला धायल कि
काय मला क्लास आयकत आणि फर कोत का एक दोस्त दला ओपन करा करतो ते बा कन्सन्ट्रेशन जे आम्हाला व नोटिफिकेशन आल्या कधी यार इल्स मनन हई कायेयरीय केशणा काही म डोऱ्याचे बोर जातात हा डोर ब डोर बोर जस बतो का म्हणा इ वन मि वन सेकंड तो ह काक तो आला महााम च मेसेज मा त अध्यक्ष ना
हो देतो
पण मनाच्या जातय मला आणि तुम तुम्ही मनाच्या बरोबर असं आहे
तेथही ऐकतात की कसं फोन ऑन करून ठेव ठावतात पण ऐकात की नाही की नाही ठावक कोण की हटकायच नाही ऐकाच मात्र म
हो मी एक व्हडिओ देलं तर एकलं पोर ग मला नाव घेऊ काय नाही घ्याला वेगरं नाव घालून ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन होरात अ तुम्ही तुमची तुम्ही वाडा च पेष्ट म्ह मीठ आहे की मॅडम त दता स्ट्राग आहात कि म्हणा पूर अऍडव्हटाईजमेंट लो येतात ना ह्या बोलतई
ओके
तू कोणस रेन कर तू कोणस मी तो मारत मारलंय काय नाही होय मी कोलगेट पेस्ट वाढत माझ्या घट्ट राहत त तू मारलाय माझ्या दादा नाही फुटतो मला त्याची बोलताय तेशी होतात आताची पोरंड आधी कशी राहणार
आधीची राहण आता तस होत आता तर काही ह विटाकारार मद वटकारा झ होत प्रत मोठ
आता गव्हर्मेंट कर ते आहे मला कोण आता पोरण आहात नाही मरावा मुलाच्या नाही आहात आता आ हे अ बेसवलं
असल मारलेस एक दुप मारलेस त्यााले हे राहते आमता कोण काय नाही करत म्हणा अधिक हे करतात ते देव नाही राय का नाही राय
हांजे सारलो ह च्या घरा पर्ण जाता म विश्व कराचे सुद्धा कार उ होऊन गेले कोण नाही
हा ते कोण होत क हंच पके न गेला कोण होत ग मला नाही ठव मला अध्यक्ष कलम मध्ये टीचर् गुर दिसलंमटे ते ह्हाला गम नमस्कार कर ते इंग बोलण टीच मले अस अ भेव रहणा म्हला आम्ही काय म्हणतात की कसं आम्ही इकड येत आहो हिंडत आह तसं म्हणा माय बाबाच्या भेव किती किती क त राह माई बापणाचा भेवई नसय ह याचवर टीचर नाच ठेवे न अस एक मुग टीचर मारले ी टीचर मारले म मा बापपा जाऊनड तूहाला मारता हा मारत आम कोरणहता तुम्ही काला म
आता मला कालं मणा काय आता सोडून द्या आ घर स्ट्रीट राला सरी स्ट्रीटव कस म्ह मरते मत मग घरी येत त वाचवंगे रुशन जे इथे ते सी लाईस मला तेस कत्ता कान तेवढी नसे करत पण तेस तेवढा नाही नारमल ग भेऊ मना चौस
का हवा ते हदुल गाटून ते म्हणतात घ गेल्या हो आत्ता मतां कस
हो आता कोण कोणाचे गोट नसाय घरीच नसे ऐक आता आता साडे दहा मध्ये कशी करतात गा करतात एकलं सार च डोकराच्याने आहेत सार्थ पोर्व मार ते
हा
आमच्या बाू वडिओ दाखवला ना हम आलाता पर म अरे अ अरे नुकमार रे मनात सार लल्लेक कोद्दी हेस त गुद्दू गुद्दू मार ते उस डोकरा्याच्या नि आहेानसार त्याची होय की
हज काळे मड
हो हे रसांच्या काला मस्त आहे आता
काय साड्या शिकतात काय हे करतात
काय कि ते हला एव्हाच्या पिल्लेला तर कसे राहलात काता एव्हाच जनरेशन देखावा
हम् का हा सरे सरे
हा ह सर राता
हा
काी ब